हॅलो
हॅलो, यालाय काय आवाज?
हा, यालाय यालाय.
आला काय?
बा दोन मिनट, ए संची दंगा करू नका की, लय दंगा करायलायसा व्हय तुम्ही. हां बोला
ह कोण दंगा कराल्यात?
हे संची मैत्रीण हाय त्यांच्या घरात आलोय त्यानी दंगा कराल्यात. आजी ते ताट धुतलो नाही तिकड संची तिकडं बस, हं बोला कि जेवला?
एवढया लवकर जेवतोय व्हय
उपवास हूता ना
उपवास सोडला, जरा नाश्ता करून
हम्म
म आता दुपारी, स्वयंपाक करू नाही बाबा, पोळी कुठलं काय, नाही पोळ्या नाही करत.
आमच्या इथ सगळे पोळी करत्यात, आम्ही पो आता जेवलो पण पोळी.
काय सांगालाय एवढ्या लवकर.
होय उपास सोडायला नको काय लवकरच की, मग कालपासून जेवलो नाही काय खाल्लो नाही.
नाही, वेळानच करतोय बारा, साडेबारा, एक वाजतात.
हम्म
खेडेगावात जेणे म्हण जास्त जेवतात, म्हणजे लवकर जेवतात न?
व्हय व्हय, व्हय
सातला म्हणजे जेवून रेिकाम होतात.
व्हय, आठला होय लवकर स्वयंपाक पण करतात त्यामुळ जेवून रीकाम.
मी शेतात वगैरे जातोय
व्हय आम व्हय आम म्हणजे अ म्हणजे मम्मी तेन कोण जात नाही, पप्पा तेन जात्यात त्यामुळ लवकर जेवायला लागतय.
सकाळी पण लवकर जेऊन जातात वाटत.
व्हय व्हय आता जेऊन कधी सकाळीच सात आठ ला म्हणजे जेवण झालतं.
लवकर होतय की ग.
व्हय, पप्पा जात्यात लवकर शेताला.
आमच्यात रविवारचा वेळान असतय. रविवारची सुट्टी असत्या. त्यामुळ वेळान असतय सगळ.
हं, हं.
तू पण उपवास सोडलीस.
होय सगळेजण सोडल घरातली.
होय.
हम्म.
नाही अजुन, आता दुपारी स्वयंपाक करायचा.
मग अजून स्वयंपाक केला नाही.
नाही.
निवांत आहे मग.
होय. आता कसं आत्ता नाश्त्याला हे केलं. पोरी आत्ता नाश्ता करणार. मग आंघोळ, मग तिथन पुढ स्वयंपाक.
एकच पोरगी ना तुम्हाला, की दोन.
दोन आहेत दोन मुली.
किती एक अकरावी ला आणि एकटी
एक अकरावीला, एक आठवीला हाय.
आणि मुलगा एक. हं. ती कुठ जात्या आठवीला शाळेला.
ती बालाजी मध्ये हाय, अकॅडमी नाही नाही इथल्या इथ. नगरचे.
कुठे.
विक्रमनगर मध्ये आहे की बालाजी.
हम्म हम्म हा बरोबर आहे. माझ्या मैत्रिणीच तिथं दहावी, बारावीला नंबर पडलेला.
हा तिथेच होय होय.
कडक पण हाय. हं, हं. तेच की. तुम्ही कुठ, त्या ह्याला एएससी ला शिकलाय काय.
नाही एएससिला नाही, मी गोविंदरावला होतो अकरावी, बारावी.
हम्म, हम्म बारावी झाल्या तुमची.
होय बारावीच झाल्या. बारावी अगं कस झाल माहिताय काय, अकरावी बारावी त्याला टेक्निशियन केलं मी.
हम्म.
आणि नंतर एक वर्ष अप्रेंटिस असते ना त्याची. मग एक वर्ष आपल्या इथ आयजीएम ला अप्रेंटिस केली.
हम्म.
ते अप्रेंटिस संपायला आणि लग्न ठरलं, असं झाल.
काय लव मॅरेज आहे.
नाही बाबा. अरेंज आहे.
इचलकरंजीत हाय का तुम्ही पण? माहेर तुमचं.
होय होय.
हम्म हम्म.
माहेर पण सासर पण इचलकरंजीत आहे.
हम् हम्.
हम्म‌.
एसी पशी राहाता असं म्हणाले त.
काय ते?
एशी पशीच हाय ना राहायला तुम्ही?
नाही नाही एसी पाशी नाही.
कब्नूर.
आपलं साखर कारखाना आहे ना.
हा हा तिकडो होय.
हा इकड आहे कोरची साईड ला.
हा हा कोरुची साईड ला. हम्. माहित हाय. हम्म. म काय कधी नरसिंहवाडीला तेन येत नाही का?
काय ते?
नृसिंहवाडी तेण कधी येत नाही काय म्हणलं.
जातय की.
मग आमच्या आमच्या गावावरनच जात असतील ला की तुम्ही?
होय. तुमचं गावावरण जायला लागत.
आता गुरुपौर्णिमेला जाणार की.
हम्म.
आता भरपूर गर्दी असेल तिथ केंद्र एक छान झालंय की नाही.
होय.
तर तिथे केंद्रात येतोय कायम. तिथे थ वाडीला जाऊन दत्ताला जाऊन परत तिकडे केंद्रात.
हम्म. छान झालंय ते पण.
होय. म्हणजेथ पारायन चालू असेल की ग.
होय काय मा बघा म्हणजे तेच ग्रुप आहे हो ते संचिताकडेडवे बघायला पाहिजे. तुम्ही करताय काय?
मी पण करतोय पारायण कधी कधी. ते हच्यामुळ अवघड ते नाही आपल्या महिन्याच्या हिज्यामुळ ते अवघड होते बसायचं. मध न उठलं कि मग कुणाला तर‌ तिथं बसवून जायला लागते नाही.
हम्. इथं जयसिंगपूरला पण नवीन झालेय बघा मोठच्या मोठ हाय बघून यायला पाहिजे ते पण.
होय. जयसिंगपूरला पण झालंय क छान झालंय ते पण. गेलो नाही माझी मैत्रिणी तिथं मथाात असते नाही म्हणजे सारखं म्हण अ का आपलं कार्यकर्ते्यासारखं आहे ना तिथ ती. ती पण सेवा ते भरपूर करते.
ए बाई भांडू न का की सनची. अगं मी जीऊन आलो संचे. हा बोल बोला.
आम्ही युका विच्यार जेवायला आमही.
संची जेवायला येवू देत काय विचारायलात बघ ते? या म्हणाले.
एवढ्या लवकर जेवाल्या ती पण.
वय, उपवास सोडा सगळेजणच लवकर जेवतात उपवासाच ल म्हणजे. कारण हिथं इकडे आमच्याकडं सगळे जण मधे
अं
हम्म,, त्या श्रेयू म्हणून आहेत कि बाई. तुमचं नाव श्रेयू म्हणून पडतय.
ते मुलगीचं नाव आय आमच्या श्रेया.
हम्म हम्म, बारक्या काय मोठ्या,, तुमचं नाव कायय मग?
माझं नाव मेघा आहे मेघा, घरी मला नेहा म्हणत्यात.
नेहा छान आहे मेघा पेक्षा.
होय काय?
होय.
अ मेघा माझ्या आईवडिलांनी ठेवलंय, म ते छान आहे, ते मला आवडतं. नेहा नवर्यानं ठेवलय.
हम्म हम्म,, माझी मण मैत्रिणी एक आहे नेहा.
होय काय.
हम्म, मेघना मेघनाच म्हणत्यात खरं तिला, काय नीट नाव घेत नाहीत.
हा, मला पण सगळी मॅगी म्हणत होते. सांग, कॉलेज मध्ये सगळी मॅगी मॅगी मॅगी मॅगी चालू.
हम्म हम्म.
आता नाव बदललय त्यामुळं,,, जरा कन्फ्युजन होतय.
होय तिथं बदललंय, का नाव बदलूनच घेतलाय व्हय.
हो नाव इकडं, लग्न झाल्यावर नाव बदलल गं.
मग का बदलला?
काय आवडलं नाही मिस्टरांना मग दुसरं नाव ठेवलं.
हम्म.
हम्.
हम्म हं,, म्हणजे सगळंच बदायला लागतं ओ त्यामुळं नाव बदलल्यावर.
नाव मी रेशन कार्डावर तेच ठेवलय. फक्त, इथं बोलवण्यापुरतं तेवढं. नेहाच म्हणत्यात. रेशन कार्डावरच वगैरे काय बदललं नाही,, कारण त्याला लई झंजट आय.
हो होय होय.
मग ते काय बदलाय नाय.
हम्म हम्म.
रेशन कार्डावर आपलं आधार कार्डवर तेन सगळं तेच नाव पडतय.
हम्म, मग म्हणजे बोलण्या पुरतं बर त थडी
हा, बोलण्या पुरतं
हम्म, मग किती जणांना फोन लावलेला तुम्ही अजून.?
मी हे आपलं जेवढं आपण आहे, तेवढंच मी लावालोय, बाकी म्हणजे नवीन कुणाला काय लावलेलो नाहीेये अजून.
कोण, तुम्ही नंबर सोडतो म्हणलेलं की सोडा की जरा.
काय ती नंबरं घोळ झालाय स डोक्यात बसना कि नंबरं ती.
मी तरं डिलेट करूंन टाकतोय कोणं करे नवीन आणि मेसेज करतोय
हं हं हं अगं ते लंय ही कन्फ्युंजन झालं व्हायलंय गं प्रत्येकाचं आंता कांल कनी जिलां मी फोन करायचां म्हणजे जिलां केतां कनी परंत तिचां फोन येणारं होतां मगं तिलां मेसेज टाकायचं होतं कायं आणि ते दुसऱ्यांला मेसेज टाकलोय असं झालं ती नंतर फोन आंला मगं सांगितलं मी तिलां असं असं झालंय म्हंणे मंग घोळं अलगंलायं संग आं ते हो करतं की आपलं किती झालं बघितलंस कायं तूं म्हणजे आजचं ते तिझ्यांसोबतं आणि तुझ्यांसोबतं आंज पूर्ण करूंन घेतो बरं पडेल मंग
हम्मं दुसरी कोणं आहेतं कां बांघ म्हणजे आपणं कधीं पणं अंसू शकतोय मी पणं संगीताला करूंन मी करतंच नाहीं तिलां कारणं कोणं नसली की तिलां लावतां येते तुम्हीं तुंम्ही मी कसं तीयं दोघी दुसरे आणि कोणं आंता फ्री असतेात की त्यांना लावलं कणी बरं पडतंय मंग
आंता ते हे कोल्हापूरवाली एक हांय बघं ते आं आंता नसं नां आंता कामांत असेल दुपारीचं बां बायकांना दुपारीचं फोन लांवा लागते गं दुपारचं चं जरां फ्री असतांत बायकां
हम्मं मंग कोल्हापूरचं कोणं आहे त्यांनी यांचा नंबर सोडां मलां बघां मंग ते आपणं ग्रुंप केलां की नाहीं मंग बरं पडते आं हो
कर कर्नाटकची एगंती कर्नाटक ची कोल्हापूरची नाहीं कर्नाटकचे आहे ते हेचं आहे ते हम्मं पाहतो तरं पाठवतं थांब जरां बघूंन तुंला पाठवतं
हं मी एक यांना केलतो ते एकतं त्यांचा नंबर डिलीट केलां सापडेणाचं झाले त्यांच टास्कं अजूंन आले नव्हती आणि मंग त्यांनी करां म्हणलेले इंंदोर चे कांतरं होते वरते त्यांनी
हां
कायं नंबर आहे सापडे वाल्यांचा
एक गरमं करांयला ठेवलायेते हॉलो
बोलां
हम्मं केस लई गळांलेत गं माझे
व्हयं माझी पणं ये तेल लावलं तरी मी तरं हे तेल लावतोय ते दासवंला तिथं नसते नां
ते
तयार करूंन
तयार करूंन
हम्मं
ते मी करूंन तयार करूंन लावलेलं किती तेल मी पणं
त्यांच्या त्यांच्यामुळे पणं कळंतयाचं म्हंणा लागलं तुं
कडुलिंबाची पानं जास्वंद अं बे हजारो बदयां
मीरची
हा मेथी बी.
आणि माखा
माख काय नाय बाबा घातला मी.
हम्म, माखा पण चालतंय.
परत मधी मधी जरा एरंडेलच तेल पण लावलेलं.
चालतंय एरंडेलच तेल लावल्यावर?
ते हेज ग एरंडेलच नाव ते? हो एरंडेलच की. अ खोबरेल तेलात मिक्स करून क नी मिक्स करून लावलेलो मी.
मग त्याज्यामुळं गळल्यात का बघा, म्हणजे कोण लावत नाय एरंडेलच तेल.
अग ते मधी तो हे होता माहिती हाय काय त्यो सांगत होता काय त्यांचं नाव
तेच व्याख्यान तेन व्हायचं बघ केसांवरचा.
हम्म, माझी तर माझी माझी मोठी आयत केसं खरं पातळ झाल्यात आता लय.
व्हय. त्याला काय केलं तरी पण नजर पण लागतय खर सोडा.
होय. पातळ पण झाल्यात आणि गळायला पण लागल्यात.
व्हय. व्हय व्हय माझी पण पातळ झाल्यात.
तिथ कारखान्यात काम नाय काय?